ठेवू? -
हां येतोय नां काही बाबत.
हों येतोय, गुड मॉर्निंग?
काय करता? गुड मॉर्निंग?
हुं हुं काय नायी सध्या पाऊ चालूये.
हों का? आमच्याकडे पण सकाळपासुन तर खुपच आहे.
हों ना आमच्या इकडे पण उघडलाच नाहीये सकाळ पासून चालेय जोरचा नाहीय, पण संततधार चालूचयं.
होतं आमच्याकडे पण सकाळ घेतली म्हंटलं एवढा पाऊस? तसां चालूचयं पाऊस, ऊन काय पडतच नाही.
आं हों. पंधरा दिवसापासुन तर ऊन बघायच भेटलं नाही असं म्हणाय हरकत नाही.
हों पावसाळ्याच कुठं झालय पडायला.
आं हों हों काम कराय पण कंटाळ येतो. आन पाण्यातले काम तर नकोच वाटत.
हों आणि काम तरी कुठं समतोय हां करा तो करा तो करा
हों नां. शेतीत जाता का तुम्ही? पावसाळ्यात.
आं आम्ही नायी जात पण गावातले आता लावणी चालू आहे नां.
हों हों अच्छा! अच्छा!
म्हणजे आमच्या इकडे काय भात लावणी करतात.
हों पावसाळ्यात करताना?
हों आता चालूच आहे म्हणजे एकाचे ते झाली की मग दुशऱ्याची
हों.
म्हणजे आज आम्ही तुमच्या गेलो क नंतर उद्या तुम्ही आमच्या याचा असा अस
हों हों आहे ना ते आमच्या इकडे काय अडजी पडजी म्हणता
हों का? आमच्याकडे त्याला बोलतात पटेल.
आपण दुसऱ्यांच्या जायचं आणि त्यांनी आपला हेल्प करायसाठी नाही असं येता. हों एकमेकांना मग आमच्या इकडे त्याला अडजी पडजी शब्दं दिलांय.
हो कां आं म्हणजे कसां दुसऱ्यांना बोलवांय नाहीं लागतं नां असे ते पैसे वगैरें देऊंन
पैसे वगैरें देऊंन कामं पणं पूर्ण होतं आणि आपल्यांना मंदत पणं भेटते असं
हो बरोबर आहे आंज आम्हीं तुमच्यां लो कां उद्यां तुंम्ही आमच्यां असांल
हो
तेचं चालूं आहे आंता इकडे संध्या
हो नां
हो हांत लावणे नंतर कापणे होतं म्हणजे आंता हिवाळ्यांमध्यें कांपणी झोडंणी तसेच चालूं होईल‌.
हो नां आमच्या इकडे कांहीं भातांची शेती वगैरें होतं नाहीं त्यांमुळे माहिती नाहीं ते भातांची लावणी वगैरें कसं करतांत
हो कां
हो ते आमच्यां इकडे शेतीमध्यें खतं वगैरें टाकतांत तिकडे पणं टाकतं कां
हो नाहीं खंत नाहीं टाकतं पणं ते शेतं लावलं नक्की म्हणजे असं अं गांय बैला वगैरें येतांत नां मगं ते पूर्ण कधीं कधीं खाऊंन टाकतांत दुं कुक्र वगैरें नाचतांत ते मंग ते शेतीचे नुकसांन होते नां मगं ते लक्षं ठेवांय लागतं जायंला लागतं एक माणूंस
हो हो हो हं हं
किंव्हा मंग असं आमच्यां गावांजवळंलाचं आहे नां शेती तरं मंग लगेच कोणं पणं सांगायला येते की तुमच्या शेतांत ही गायं गेले ढुंरे वैर तरं मंग जायचं नाहीं तरं पारकरी एकतरी जायचं माणूंस
हो ते तरं आहे लंक्ष द्यायलांच लागतं म्हणजे शेतीकडे
हो लंक्ष दिलं नाहीं तरं मंग नुकसांन होतं
नुकसांन होतं हो मंग ते तुंम्ही असं की कंपाउंड वगैरें नाहीं लावती कां
कायं म्हणतांत
कंपाऊंड असतं बघां शेतीलां ते नाहीं तरं करूंन घ्यायचं
कंपाउंड वगैरें नाहीं करतं
किंवा असं आंत आमच्या इकडे नेटं भेटती साईटनी लावण्यांसाठी
हो कां
हम्मं
नाहीं तसं असं नाहीं आमच्यां इकडे तरी जागां थोडी तरी आपल्यांला पणं जायंला ठेवांयलाचं लागते नां मंग ते कांहीं तोड विडूंन जातांत त्यांनां कांहीं समजतंय नां
हो ते तरं आहे
वगैरें जातांत आंत
हम्मं हो तेेतरं आहे
आणि आंता भातं यांयला लागंला किंवा जास्तं चं जातं त्यांना खांयला भेटलं तरं हं
हम्म् भात नुकसान करता, हम्म त्याच्या इकडे ते डुक्कर आहे का तिकडे?
हो डुक्कर आहेत ना खूप.
अच्छा अरे देवा. आमच्या इकडे पण आहे पण मग ते गावच्या ठिकाणी असते अशी शेतीमध्ये नाही येते ती.
हो
हो कारण त्यांना सांभाळायला पण हा आहे ते लोक, कोण आहे का ते कोणता समाज त्यांचा वडारी समाज असतो बघा.
हो पण आमच्या इकडे नाही ना तसं,
हो ना नाही मग ते लक्ष द्याेतं त्यांच्या कडे कारण त्यांनी पाळलेले असता ना ते. त्याच्यामुळे वावरात यायचा प्रश्न नच नाही मग आलेच एखादा तर मग लगेच कॉल करून त्यांना सांगून देतो आम्ही
हा
का आलेलं इकडं वावरामध्ये घुसलेलं आहे मग ते पकडून घेऊन जात परत.
हो पण हा इकडं ते असं उन्हाळा असतात म्हणजे, कोण असं पालत वगैरे नाही इकडे,
हो ना आमच्या इकडे आहे तो समाज आहे त्यांचा मग ते पाळता.
हो काय?
हो मग भात वगैरे झालं तर मग काय करत शेतीमध्ये तिकडं?
विकतो भात.
भातच असतो का कंटिन्यू?
हो आता भात झाला ना की मग वाल चवळी, मटकी हे टाकतात.
अच्छा
ह कडधान्य म्हणजे ते म्हणजे सर्व नाही कडधान्य पण वाल, चवली, मटकी, मूग हे टाकतात.
हो हो ते कधी कधी बघ ना ते भगरची पण शेती घेतात ना तुमच्या इकडे?
कसली?
भगर भगर असते बघा भगर,
नाही मी तर नाही कधी ऐकलंय.
हो ना ते हो आमचे रिलेटिव्ह आहे भगर ते आपण उपवासाला खातो बघा ना ते खिचडी भगर अशी चालते.
अच्छा साबुदाना
नाही नाही साबुदाणा नाही,
हम्म काय माहिती मी तर हा नाव नाही कधी ऐकलाय आमच्या इकडे नाही ते होईत.
अच्छा आमचे रिलेटिव्ह असतात ते तिकडं ननाशी पेट तिकडे असताना ते करता ती शेत.
हो का
हो करतचते
आव इकडे तर नाही इकडं भातच आता तर सध्या भात आता सगली लावतात ना मग दुसऱ्यांना ते विकले जाते जे शेती नाही लावत ते विकतात
हो
मग ते विकलं की मग त्यांच त्याचं किंवा त्यांचं पैस घेतात आणि ते भात झाल्यानंतर लावतात चवली वाल ते पण विकतात काय काय म्हणजे आपल्या घरात पाहिजे तेवढं ठेवतात आणि बाकीच विकून टाकतात
हो हो पण मग ते तिकडे असं नॅचरली सर्व खाता ना तांदळ व नाच हम्म हम्म अण त्याची ती भाकरी तुम्ही पण
हो तांनू हो तांदलाचे आमच्याकडे रोजच असते म्हणजे सकाळी नाश्ता तर भाकरी आणि भाजीत असते
अरे वा छान
म्हणजे चप चपाती वगैरे नाही इकडे जास्त बणतात भाकरीच
हो ना आमच्या इकडे कंटिन्युअस चपाती अच्छा
हो का
ह हं
इकडे भाकरी लागत सगळ्यांना
हो ना आमच्याकडे कॅन्टीनिव चपाती
हरसळत
हा आम्ही असं कधीच्या नवस्त्या री खाल्ल्या तर असा नवीन वाढत नाही का आवडीने खातं मग कधीच्यानव भेटतना तस तुम्ही कॅन्टीन खाता च्यामुळं तुम्हाला सवय पडून गेली त्याची
हा चपाती म्हणजे आस्त पण कधीतरी का म ते विकत आणायला लागतात ना भाऊ
हो
मग ते कधी तरी नाहीतर मग काही असला सण वगैरे तर मग पुऱ्या वगैरे करतात थांबा हा एक मिनट काय गप बस
हॅलो
हा बोला हा येतय मला आवाज
हो हे मुल त्रास देताये का
नाही बहीण आवाज देत होती ती
अच्छा छोटे मुल असतील
केट मध्ये गेलती ना ती तर मग काय काय आणलं असेल तर दाखवायला
हो आणलंस
हा ह तिला म्हणे थांब जराशी तो फुकट जातात ना.
हो ना कॉल चुकून जाता मग-
आता लवकर लवकर पूर्ण करायला पण सांगतलं.
हो ना आज लास्ट डेट आहे त्यामुळे- पूर्ण कराय-
तुमचं किती राहिलत अजून?
माझे अजून ना सर्व टास्क- आता एक झालंय, अजून चार बाकी आहे माझे.
हो का.
तुमचे-
माझे सहा झालेत कॉल, अजून आहेत बरेच बाकी-
अच्छा ठीक आहे मग पाच मिनिटांनी परत कॉल करू आपण ह. आता बोलन झाले, हो हो चालेल.
हा.